हॅलो, हॅलो आवाज येतोय का ताई?
हो येतोय, येतोय.
येतोय ना.
हो हो, तुमच्या याला काहीतरी असेल बहुतेक.
हा.
तुमच्या याला काहीतरी असेल म्हटलं म्हणजे
नाही काही नाही, काही नाही आहे येतोय आवाज येतोय, सुरुवातीला आला नाही आ येतोय व्यवस्थित.
बरं, बरं काय कुठे आहेत घरीच आहेत का?
हो घरीच आहे आता मी मुलाला घ्यायला गेलेली होती क्लासवर. आता घरीच आहे, हम्म.
स्वयंपाकाची तयारी.
स्वयंपाक चालू हे आता करायचं काम.
मेनू काय ट
हा, मेणू आहे ना वांग्याचं भरीत वर्ण - भात.
अरे वा! वा! नाही, नाही काहीच
नाही का नाही त्या दुसऱ्या ताई येत वाटत त्या ट्युशन घेतात वाटत, मला असं वाटलं की तोच नंबर आहे.
नाही.
नंबर मध्ये पण.
कन्फ्युज होऊन जातं नाही नाव येतं ना वरती, आपलं हे राहिलं.
पण व्हॉट्सअप कॉल आला ना एखाद्या वेळेस गडबड होऊन जाते.
हा, हा ते पण आहे.
हा, हम कस हे नंबर सेव्ह नसतात ना. हम्म म, हम्म त्याच्यामुळे. मला असं वाटलं त्यांचाच नंबर आहे की काय?
नाही, नाही, नाही, झाली का सुरुवात स्वयंपाकाची.
हो मग आता लवकर जेवायला लागतं घरात मग आठ वाजेला लागत म. त्या हिशोबाने लवकरच लावा करावं लागतं स्वयंपाक, हम्म.
अरे वा! चांगलय, भरीत म कसं बनवता तुम्ही?
भरीत ना. हा आपला हिरव्या मिरची, त्याच्यात शेंगदाणे, कडीपत्ता. ता कोथंबिरी कट करून म्हणजे मस्त मिरच्या कट करायच्या शेंगदाने मस्त फ्राय करून घ्याच्या त्याच्यात कांदा वगैरे सर्व फ्राय करायचं. आ.
तेलात फ्राय करायचं असं.
हो तेलात, तेलात, हो तेलात मस्त आपण खायला करतो ना शेंगदाणी मस्त कडक.
ह हा हा
तसे तेलात फ्राय कर तळा मग पणऊप वसाला वगैरे करतो बघा असे मस्त फ्राय करून घ्यायचे
हम्म हम्म
आणि आपल्या रेग्युलर हिरव्या मिरचीच कांदा वगैरे घालून पूर्ण मटेरियल तळून घ्यायचं फोडणीमध्ये
हम् हम् हम
आणि खाली उतरवणार स्मॅश केलेलं भरीत त्याच्यात परत गॅसवर नाही ठेवायचं मग ते तसच खाली उतरून फक्त परतवून घ्यायचं असंच नंतर गॅसवरर नाही ठेवत मी ते अं हा नंतर नाही गरम करत ते
काय काय इनग्र्रीडियंट लागतात ब अजून
इनग्रेडियंट आता आहेच हा हिरवी मिरची कांदा लसुण शेंगदाणे कढीपत्ता
हम्म
कोथंबीर
हां
सर्व म सुरुवातीला कस शेंगदाणी फ्राय करून घ्यायची हिरव्या मिरच्या फ्राय करून घ्यायच्या तेलामध्ये नंतर मग कांदा वगैरे तो पण परतवायचा मस्त लालसर होईपर्यंत थोडा त्याच्यामध्ये मग थोड कडीीपत्ता ऍड करायचा आणि ते सगळं मस्त फ्राय झालं कि मग खाली उतरवून घ्यायचं आणि आपलं वांगे स्मॅश केलेले असतात ना भाजलेले वांगे त्यात टाकायचे आणि परतवून घ्यायचे नंतर गॅसवर नाही ठेवत मग मी ते नंतर गॅसवर ठेवून परतवत नाही.
नाही का
हा असंच छान लागतं मग अन् आपल्याक ह
हच्यात खोबऱ्याचे काप नाही टाकत का तुम्ही?
नाही अजून त काही टाकले नाही मी खोबऱ्याचे काप.
नाही का आणि ताई हे पण टाक हो ते हे पण टाकतात म्हणे कांद्याचे पात पण टाकतात.
हो मी तेच सांगणार होते आता आपल्याकडे ताजी मी पण तेच बोलणार होते. आपल्याकडे जर ताजी कांद्याची पात असली तर ती टाकली तर एकदमच छान अजूनच भारी लागत मग.
असं आहे का हां तेच म्हटलं कांद्याची पात टाकतात बवा का तुमच्याकडे टाकत
नाही-नाही टाकतात ना कांद्याची पण मग जसं अवेलेबल असलं तस. नाही का हा जे-जे इन्ग्रेडिएंट्स अवलेबल असले ते ते ऍड करायचे मग छान लाग तर सगळ्यात शेवटी कोतंबीर
बरबर आहे
अससं टेस्ट मस्त लागते त्याची लाल मिरचीच भरीत नाही आवडत. आता आम्हाला ते असं लाल-लाल दिसतं ते पिवळे हळद वगैरे टाकून करतात ना काही-काही हम्म ते नाही आवडत.
बरोबर आहे आणि हे काय म्हणतात त्याला असं फक्त फक्त ठेचून घ्यायचं म्हणे त्याला जास्त हे करायचं मिक्स कोणी-कोणी मिक्सर मधून काढते ना ते काही
ते मिक्सर मधन काढलेलं भरीत कसं लागेल ते?
हम्म ते कसं कधी-कधी वांगे शिजत नाही ना.
नाही काही-काही वांगे जास्त निबर असतात असे नाही का हा पण मग तरी पण ते स्मॅशरने स्मॅश केलं ना व्यवस्थित छान लाग होत मी तर स्मॅशरनेस स्मॅश करून घेते फक्त व्यवस्थित आण मग सर्व भारी होत ते एकदम प्लेन होऊन जातं.
लवकर होत असेल त्याच्याने मग नाही आणि चव पण चांगली लागते मिरच्या पण आख्याच अशा हे करतात का?
आपण वरणाला वगेले असे काप नाही करत का नाही-नाही आख्या नाही. कापूनच गोल-गोल हम्म
कोणी-कोणी ये ना ताई असं म्हणजे
चार तुकडे करतात.
नाही-नाही अख्ख्या पण नुसत्याच याच्यात भाजून घेतात चुलीवर
ते ह-ह-ह-हा ते पण त्याच्यात भरताबरोबरच स्मॅश करतात. काही-काही कच्च्या तशा चुलीत भाजलेल्या असतात ना हो माझी मम्मी आहे ना. माझ्या माहेरी माझी मम्मी तशीच करायची चुलीत वांगे भाजले की त्याच्या बरोबर मिरच्या भाजायला टाकून द्यायची आणि मग ते दोघं एकत्र नुसतं तेल आणि मीठ टाकायचं वरतून तसच मॅश करायचं भाकरी बरोबर तसच खायला घ्यायचं गरम-गरम खूप छान लागत ते त्याच्यात बाकी काहीच टाकायची गरज नाही मग.
आणि ते कांद्याची पात पण अशीच कच्ची टाकतात ना
आ ती तर ती तर कच्चे अजून छान लागते परतवल्यापेक्षा
ती ह ना दाबून मस्त पैकी ते स्मॅश मस्त पैकी दाबवले जाते ते नाही तरर माशी कुठणी
शेती राहायची मम्मी त्यांच्याकडे मग ते कसं सगळं ताजं ताजं नाही का
ताजं तजं बरं बर
असं छान लागायचं मस्त आता इकडं कस सगळं विकतचं घ्यायचं खायचं
खयच बर बर
काही वस्तू असतात काही नसतात नाही का
हा ते नाताई कुटणीवर करतात म्हणे ते लोक लाकडी कुठणी असते ती तिच्याने करून मग हेी करते तद्भवती ला किचुंटाकत ते
हो
हम्म ते भारी लागत आज
मस्त लागत ते घरी माझी मम्मी तर ना कच्चा कांद्याची चटणी अजून अस ते आपली मेथीची भाजी वगैरे खुडून आणायची ताजी ताजी तिच्यात मीठ मिरची टाकायची कांदा वगैरे टाकायचा तसच खायचं
हां कच्ची ना हो कि छान म्हणजे असं कच्ची कच्चीच भारी लागते तेल मीठ टाकून
थोडीशी लाल मिरची टाकायची आणि म मीठ वगैरे तेल वगैरे टाकून कच्चच खायचं
ती कच्ची भारी लागते
खूप छान लागते खूप छान लागते आम्ही खायचो ना आम्ही लहान होतो ना मम्मीकडे तस बऱ्याच गोष्टी नाही का गावाकडे फरकच असतो पण
गावाकडे फरकच असतो खरं यथो आणि सगळ्या गोष्टी ग ओरिजनल अस असतात दूध पासून तर सगळ्याच गोष्टी गावठी भेटतात
हो ना
म आता असं आहे गावठी लोक नको आहे गावठी पाहिजे आता सगळे
लोक लोक हे कानं पाहिजे ह पद्धती खाण्यापिण्याच्या वागण्याच्या वागण्याच्या पद्धती नाही पाहिजे पण खाण्यापिण्याच्या पद्धती पाहिजे
गावठी हा पण बिचारा तो गावठी माणसेत होत त्याच्या वागण्या पद्धतीत होत तसाच राहील ना हे की नाही मग
ल बोलतना
हा काय तो गावठीचे असं पण मग त्यांच आपण एवढं करतो तो गावठी आहे का हे गावठी का ते गावठी का माणूस कावर चालत नाही गावठी हा म्हणून माणूस पाहिजे आहे आपल्या खरच
कावटे माणूस पण पाहिजे
मग त्याच्यामुळेच त आपल्याला भेटता येते सगळं खायला तो जर पिकवणार नाहीये बिचारा
पूर्वीच्या लोकांचं खानपान व्यवस्थित होतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या तर ते त्यांच सगळ्या गोष्टींनी तंदुरुस्त येते आज खरं आहे की नाही
सगळ्या गोष्टी पुढे येते अजून सुद्धा मी म्हणते ना आता आमची सासूबाई पण ब्याण्णव वर्षाच्या होत्या अजून सुद्धा मांडी घालून खाली जेवायला बसायच्या त्या
आम्म का बरं म प आता आता आताच्या म
आता एवढं वय होईल का आणि एवढं खाली बसू का आता आपण वर ती वस्तू
हा तेच म्हणते ना मग
किती परिस्थिती बदलून गेली हम्म मग तेच ना मग सगळ्याच गोष्टी हे येऊन गेल्या ना एकत्र आता खाण्यापिण्यावरूनच बघा ना तुम्ही भाजी पाला किती छान मिळायचा आपला आणि वेगवेगळे पदार्थ बनवायचो भारी पण ते इतके भारी ना त्याच्यात काही मॅगी मसाला राहायचा नाही आणि काहीच राहायचं नाही तरी पण घरातच वा करायला लागली आई म्हणजे बाहेर वास यायचा डायरेक्ट
हो मग काही शिस्त आहे घरामध्ये लगेच
म्हणजे आम्ही पडत पडत पडत पडत डायरेक्ट घर जात आणि ते मोठे मोठे करायचे ना खूप इतकं वास यायचा बाहेर डायरेक्ट म्हणजे इतकं
आज काय बनवलंय मममी लगेच कायच आहेाय रे ते वासानेच जास्त भूक लागायची अजून नाही का
पाणी सुटायचं आणि लगेच घरात पळायचो आम्ही काय बनवलं पाहिजे दे पटकन आणि काय नाही बरं का असच साधी बनवायची बिचारी काही ते जस मसाले नाही काही नाही आपण तर आता मॅगी मसाला ना अमुक मसाला ना मटन मसाला ना
आता वेगवेगळे मसाले निघालेत एकच मसाला
हा बिचार्यांचं वर्ष भर एकच मसाला राहायचा खळा मसालाचं रहायचा
हो
टेम्परवारी तरी पण इतकं भारी लागायचं ती याची चटणी खाल्लेली का तुम्ही मिरच्या मिरच्या वाटून अस तं तेव्हा लाल मिरच्या ओली चटणी हा ओली चटणी बघा तुम्ही काय सुपर लागते ती जबरदस्त कळण्याच्या भाकरीसोबत कळण्याची भाकरी खाल्लेली
हो मग धान्य एकत्र असतात ते सगळे
हा नाही ताई ते दादर आहे ना दादर म्हणजे ज्वारी तिकडे धुळ्या कडची हो तिच्यात हे ना उडदाची डाळ थोडीशी टाकायची प्रमाणात
हा हा हा
एक किलो जर असेल ना
तिकडे धुळ्याकडे आहे ना माझी बहीण आहे ना तिकडे मंग बऱ्याच गोष्टी तिकडच्या पण माहिती होतात
माहिती
हा आम्ही पण तिकडे राहिलेलो आहे त्याच्यामुळे तिकडचं खानपण पण माहितीय बऱ्यापैकी खाणदेश भाग येतो ना तो
हो बरोबर हे चालेल मग ताई करा म स्वयंपाक तुम्ही हं आणि खाऊ घाला मग आम्हाला
बरं ठीक आहे ताई हा चालेल चालेल छान वाटलं तुमच्याशी बोलून तर
बरचायचंय तुमच्या
तुमचे हा बरच काच
ह चालेल चालेल ओके भेटू मग कधीतरी हां ओके बाय